लागला आता. नाही नाही पीठच चुरत होती मी.
हाव काय.
हा. पीट चुरतेय बोलणंही सुरू आहे
हा हा म्हणजे फोन तू खाली ठेवून देत असशील ना.
नाही कानाला लावून ठेवलाय ना.
हा ते य ते तूया जोडीला कोण असते समजा.
हा.
ह त्यांनाच तेव बोलणं
ते लई जण उपयोग घेऊ राहिले गड्या त्याचा
मग काय
पण याच्यासाठी मस्तात ते.
कशासाठी?
म्हणजे असं हे ऑनलाईन. बोलण्यासाठी म्हणजे आपले कामही होता बोलण होती नाही तर काय काम सोडून समजा टाईमच पहा लागते.
मग.
टाइम काढून बोला.
हे काम असं असं वाटत हे कधी खतम होते कधी नाही कार्य ॲप वरच
हो मले मलाच वाट मलेच वाटलं मलेच वाटू राहिलं काय असं
असं वाटते कधी खतम होते अन कधी नाही. कोण सांगितलं की नाही आमचं पूर्ण झालं तर मले त त्याच्याहूनही वाटते मग.
हां
अस असं वाटते बाई झाले बाई या बायाचे कम्प्लीट.
मग असंच वाटतय ना बघ जे सगळ्या बायाचे झाले आपले कधी होईल नाही त बंद त नी पडणार असं वाटते.
हो मलाही म्हणाल मग तेच वाटून राहयला मग म्हणून मी आज काळजी घेतली म्या म्हटलं बाईज - करू दे बाई म्हणे ते मी व्हाटस्अप वर पाहिले तेले ते हे भेटलं तर. म्या म्हटलं करू दे बई प्रयत्न ना मग तारीखच नाही याची हेऊन जावा.
मंग कायत
ह आता तुम्हाला समजा स्वंपाक झाल्यानंतर एक कॉल केला तर, मग तुले होता अन माले होता.
हो ना, आता मी या पोळ्या झाल्या की मग मी नंतर अजून परत कॉल करते.
हा म्हणजे मी एक करीन तुले तू मले एक करू घे म्हणजे कस सकाळी टाईम नाही भेटत.
हा ना.
हा रात्रीचा तरी टाईम अस
टाईम असते.
हा. ती नागेशची बायको तुई क म्हणजे मैत्रीण आहे काय?
नाही काही. ना ते नागेश पासून ओळखी झाली तिची अनं मई.
हा.
हा, ते नागेशला तर मी ओळखतेस ना? त्या नागेश पासून हा.
नाही म्हटलं ती मैत्रीणच आहे का तुम्ही?
नाही नाही ते आहे तिकडचीच.
हा.
पण ते लय लांबवर आहे.
हा तू इकडेस का मग तिचेवी तू तिचे दूर आहेस. तिचं गाव कोणतं आहे?
तिचं गाव ते, सुभोभरशी.
हे सुभभरशी म्हणजे ते देवाचं गाव? की काय, तेच आहे का तिच गाव?
हाव.
हाव काय?
आणि मी कोरा काकोळा आहे ना त्याच्याही पुढे
कोणतं गाव म्हटलं अश्विनी तू?
पुरा काकोळा.
हा.
हा त्याच्याही पुढे ये.
म तू तर लय स लांब आहेस.
हाव, मी लैच लांब आहे.
है की नी.
हाव, आम्ही दोघी जण जर कधी अ दहा, अकरा, वाजता कधी घरून निघले तर, तीन चार वाजता पोहोचतो आम्ही.
अरे बापरे, गाडीवर प्रवास करणं म्हणजे तुमचं तर लयच बारी काम आहे.
हाव, लय भारी काम आहे.
म तुम गाडी नच जाता है न?
हाव.
बसन जात, मय लय त्रास होत शील ना
नाही मग गाडी असते तर मग?
काय म्हटलं बाई.
गाडी असली तर, मग तेच्यासोबत जाते मग दोन्ही जण जात असले तर नाही तर मग बस आहेस.
हा, हा, हा, कस लेकराच्या ना इथलं दूर जाणं.
हो ना.
हम्म, त्याच्यात म्हणतोय मी.
तित्त असं कर
काय म्हटलं?
तस भाडं किती लागत तिथं जाय ते?
बस ना अय बस ना पॅन्ट आणि हाय दुसरी आकोट बस आहे डायरेक्ट हम्म दोनशे अडीशे रुपये.
दोनशे अडीशे रुपये. दे का इकडचं
हा
हावं काय? दोन इकडचे पाचशेच बसता
हाव
आता झोपली की रात्री झोपते का ओ मंग ती
नाय दोन दिवस झाले ते झोपतच नाय ती ह्याच टायमाला झोपते.
तिला सवय बदला तिची
हा म ती झोपतच नाय तिला झोपू हा दोन तीन वाजता मी पण झोपू घालतोय ती झोपतच नाय ये. मं संध्याकाळी तीन चार चार पाच वाजले की
हा हा मग ती झोप म्हणजे रात्रीच पण झोपवत नशील ना लवकर
हा ता तवा घासताय ना
हॅलो
हा बोल ना बोल
म्हटलं तावा घासताय ना.
हो कर करता आवडलं ते लय खराब झाला मी म्हटले बसेला होता घासून घे चहाचे भांडे न तवा रायला होता.
हा.
लेकरायची सकाळ साके डबे घेबेत ते ग घासून घुसून ठेवले मग सगळं उबडे मारले जात वास चालला जातय त्यात ला.
हा.
ते सकाळी लय आकात होते.
मंग काय त
इथले मोठे काम करणं त्याइचा डबा करणं
डबे देता का मग तुम्ही लेकरायला.
हा त म्हणजे ते एक वर खेळले न एक सरस्वती मध्ये एक आपल्या के जी टू मध्ये हाय.
हा हा.
मग दोघ ही लिविंच येते इंग्लिश स्कूलमध्ये आहेत ना ते
हा.
त्या कारणा त्याला डबे द्यायलाचं सकाडी
सकाळीस
हा
मस्त आहे म
म्हणजे जबर ड्युटी आहे त पण पाचले साडेपाचले सुटा लागते
ह ह ह
तेइच्या आंघोळा कपडे आ
घर कराचा मंग आराम.
तेच अबान ड्युटी हं लेकरचा आरामच नाय बाई दो जोपर्यंत ते समजदार नाही होत की नी तोपर्यंत तेचा आरामच नाही ते मग तिकून आल्या रे त्याची शि रायची
हो.
ते इथल्या सकाळी शी करून थोडी जाता
नाही
तिघून आल्यानंतर शि काही ना काही चालूच राहितीला करायचं झोपू देतात की काय आपणही बी त्याच्यावर लक्षच देतो ना
देतो हाव
लेकर जोपर्यंत समजदार होत नाही तोपर्यंत आम् मोकळच नाही राहिला जा
म क
हा पाहिजे आता की चालती फिरती झाली की कशी हे चालती फिरती झाली की पाहिजो कशी ते त्रास दिन म्हणजे चालती फिरती झाली की ते तु पोरगी मग पाहिजे कि तिथे त्रास आहे हा ना मग ते बोलणं चांगलंच तर ते टमाटाम बोललीन तेव्हा बा कि ती भारी वाटते
होा
म्हणजे ते लेकर तर आपल्याला स्वतःच उल्हस येते हा ह ल गमती आकलेले ते झोपेल असले तर गामात नाही
हम हं हं
असं वाटतं बोलाते हच्या संग
होा
बोलत असेील ना काही ना काही
ते का
हम
नाही जास्त नाही बोलत थोडंफार बोलते
हम् मग तिच्याच आता ते बाई तर बोलत असस ना बेबई तिच्या संग
हा
तू पण बोलत जा चालूच राहाचं म्हणजे मग ते बोलणं शिकून जातील
शिकून जाते हा ना
हा लाड करता का करता किती झाले मिनिट
एक मिनिट पाहिती मी
हम्म पाय बर
आठ
आठ दोन मिनिट बोललं लाग तिच्यावर कोणाचे दोन तीन कॉल आले तर काय जमादार आहे कोण आहे तर कॉलवरर कॉल केला आता याच्या कट केला तर अजूनही खाली जाई ना
हा
हा म्हणून म्हटलं किती मिनिट राहिले त कॉलवर कॉल करू राहियला कोण आहे का मात आणि तो अनमळखीच नंबर आहे
हा का मग तो असेल तू मझला फोन केला असेल कार्यायाफसाठीठी
काय मालू मग तो फोनावर फोनच चालू आहे मटलं कोण आहे काय म्ह आता फोन म्हटलं काही ठेवत नाही बाई पहिलेच तर तीन कॉल खाली गेले
म
आता समस्तच कोण आहेतेत हम् बाजार रविवार करत असता तुम्ही बाई जात हम्
कधी
हा ना तस तस सगळं वेळेवर भेटते ना
हा
त्याचं काही टेन्शन आहे
म्हणजे ला चांगलं ते आणू शकतो ना आपण
हा हा स
हाता हा कॉल झाला कि म पो झाला कि मी नंतर परत कॉल करीलन मग
हो हो करचो कर मग आता किती चाल तू हे समजा ह कॉल धू
कातलं आता हा धरून बरोबर पंधरा होतील हा धरून बरोबर पंधरा
हा काय
हो
इच होत ना आता असंच करत र कोणी कार्य आप वाजून सांभल एखादा जण मंगून जातात लवकर लवकर
हा नाही अजून ते आहात ना ते ते फोन केलाच नाही म्हणार आ म् ना आज लावन आता
हम्
सलामंग ठू का
हा ठेव ठेव हा अ हा हा ठेव मग तिकून अससवी नाही